हॅलो साक्षी. हॅलो साक्षी. हॅलो. साक्षी जेवली का? हा कधी साक्षी बोलते ना
हा. साक्षीन पुलाव केला.
हा. पुलाव केला कसा केला?
हो का? म्हणजे अ हो का, काय काय टाकलं?
टे हम्म आलू, टमाट ते कढीपत्ता
हो. का.
म्हणजे, सकाळच्या भाताचा कि आता ताजा भात केला.
आत्ताचा केला ग.
हाव का? हा हा. व्हेज पुलाव.
हमं.
हाव ना चला बा साक्षीला आता पुलाव करता येते. मग, मला आता इथे आल्यावर मला पुलाव करून दाखवशीन मला. हाव ना चांगलं आहे मग.
हम्म.
हम्म. राजचं, लग्न झालं ग.
कोणत्या राजचं.
तू तुझा प ते भाचा
नाही.
हो, ना क कधी करते मग.
तुटला ना,
तुटलं का ते त्यांना पोरगी पसंत होती ते?
हों हों.
हो का गं, का बरं.
काय ते पोरगी नखरे करत होती थोडीशी.
हो का.
हम्म.
मगं, आता मग दुसरीच पाहणार का, आपल्याच कास्ट ची.
हो, हाय का कोणती.
सध्या तर माया नजरेत तर नाहिये बाई. ते दामिनीचा सासरेला विचारा लागते. काय करते पण तो, सांगा लागेल मला. अ सरकारी बँक आहे का?
सरकारीच आहे सरकारी नाही वाटते.
हा प्रायव्हेट बँक म्हटलं हव ना, ते प्रायव्हेट बँक म्हटलं की. कधी सोडतात मग मुलं.
हो.
आहे की नाही ते आहे ना मग, आता पाय बरं दामिनीच्या नवऱ्याचं तसंच त झालं. त्या बँकेत आहे, बँकेेत हाय म्हणे.
हम्म.
बँकेेत आहे बँकेेत आहे, म्हणे बस मग.
हो.
माझाच आवाज मला ऐकू येऊ राहायला.
हा हॅलो.
हा.. बोल ना येत ये, येत पण मग. डबल आवाज माझाच, आवाज मला ऐकू येत होता. हा.. काही नाही आज, दोन डब्बे झालेत माझे.
दोन डब्बे.
हां.
हम्म हम्म, त्या आम्रपाली इथचे काय.
आम्रपालीच्या इथलं नाही अगं, तुला माहित नाही का. तिच्या दुसऱ्या अं.. वहिनीच तब्येत खराब झाल ती आं. बाळाची वाढ नव्हती म्हणे.
हो.
ते सांगितलं असेल ना तुला?
हो.
हां. मग संध्या आता नाही पाहिजे डब्बा तो. ते म्हणे सांगेल म्हणे मी. म्हणजे दुस-दुसरा डबा दुसरीकडचा आहे, चिकटे मॅडमच्या ओळखीन भेटला.
हां.
हां तेचं तेच्याकडेच चालूच आहे. आणि का गं आता ते, टिफिनच्या डब्याचे पैसे ज्या दिवशी दिला नाही गेला काप
त्या दिवशी तिल म्हटलं, मी म्हटलं कापू नको‌.
हा हां.
हम्म पहिलं कबूल करायचं म्हटलं मग.
मग म्हणे नाही म्हणे आता किती दिवस झाले म्हणे, आठ दिवस म्हणजे दोन तीन दिवसाची गोष्ट वेगळी आहे म्हणे.
नाही नाही बरोबर आहेय न तीच मग आप आप नच तो या जागी तर आपण हे कापलेच असते ना, पैसे कापू देतील काही हरकत नाही माझं.
हा. नाही तर मग मणे असं अशील तर मंग तो गावाला गेल्यावर आम्ही घेत जाऊ म्हणे ड्बा. जर रेखा ताई कापत नशील पैसे तर.
नाही नाही तसं काही नाही मणा.
हा मंग काय डब्बा पडते तेवढ्या दिवसाचे तेवढे पैसे कापून घ्याय चे
हो, सत्तर रुपयांन डबा देऊ. हो हा हा. अन सत्तर रुपये डब्यान, दोन टाईमचे एकशे चाळीस होवून राहिले. मग पाहि ना तो शुक्रवार पासून नव्हता तर मंगळवारपर्यंत. शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार पाच दिवसात पाच दिवस साचे चौदा पंचे सत्तर सातशे रुपये कटते. आणि पुन्हा रविवारी नसते तो
हम्म हम्म.
रविवारी एक टाइमच्या डब्यात दिला गेलता यावेळे यावेळेस
हा रविवारचे नाही काटायचे तिले म्हणा ते मागचे काठ म्हणा
हो तो गावाला गेला ते काप म्हणतो बाकीचे नको कापू म्हणतो.
ते रविवारचे कापू नको म्हणा.
रविवारी पण ते म्हणते, आम्हाला डब्बा पाहिजे नाही म्हण ते नॉनव्हेज खाते ना दोन्ही टाईम.
हम्म हम्म. मंग जाऊ दे, कापू दे तुला. काम भेटते तेवढा जाऊ दे.
हो जाऊते ना नाही नाही नुकसान नाहीे. आणि पुन्हा आम्रपाली म्हणजे, आपलीच वाटते ना. तसं मल मागाव नाही, वाटत अमृता मला.
मला आज दोन पोरी आलत्या घरी.
हां.
हो हाफ हाफ ड्बा हाफ डब्बा पाहिजे म्हणे. हाफ डब्बा म्हणजे सकाळी दोन पोळे आणि संध्याकाळी दोन पोळ्या.
हा हा. ‌
पुरी आता काय खात. आता तू इथल्या हॉस्टेल वरच्या पूरी ये त्या, दीड हजार रुपये डब्बा. दीड हजार
हाफ डब्याचे मग, रोजचा किती पडू राहिला तो पन्नास.
हम्म.
पन्नास ना बरोबर आहे पन्नास मंग मी ईथ दहा नवू रुपयात तिच्या इथं हाफ डबा दिला की, मी तर ती मला पस्तीसच रुपये हातात ठेवून राहिली होती. तो रुपयान, हाफ डब्बा म्हणे पस्ती मी आठ नाही म्हटलं हाफ डब्याचे निदान पन्नासत पाहिजे. त्यावेळेस मला बरी बुद्धी सुचली मी, तर तुला ही नाही विचारलं वहिनीनी ला ही विचारलं. पण मला बुद्धी सुचली की बा, आपण एवढंच देतो. आणि नुसते, पस्तीस रुपये घ्याव का म्हटलं. मी त म्हटलं हाफ डब्बा जरी तरी पण म्हटलं पन्नास पाहिजे मगं हात पण नाही आपलं.
अवा तसा तसं जर, डब्बा दिला का वेळेवर. तर ऐंशी रुपये डब्बा आहे.
हो हो हो.
हा.
आ त आव. तीन तीन पोळ्या आणि ते हाप समजते सहा फुल डबा समजतोय तु.
पागल आहे का, अ चार पोळ्याचा फुल डबा असतंय.
हाव ना त्यात ती म्हणे, मला तीनच पोळ्या पाहिजे मग तीनच पोळ्या दिल्या.
तीन पोळ्या म्हणजे फुलच डब्बा झाला तो.
हाय की नाय बरं मग?
हम्म.
हम्म.
उंच उडू लागलं ना बाई.
ते म्हणते मग त्याचे पन्नास मागितले मग त्याचे पन्नास मागितले मग. आता पुढच्या वेळेस मग करीन मी बरोबर, हा हिशोब. मंग तू देऊ राहिली का त्या पोरीयायले? हॅलो. हॅलो.